हॅलो हा हॅलो
हॅलो
हॅलो
हा बोलाना
आवाज आडकतोय
येतोय का तो सर्वरचाच प्रॉब्लेम असेल अडकतो एक मध्ये मध्ये आवाज हम्
अच्छा. हॅलो
हॅलो
आवाज येतोय का
हा
हॅलो
माझा आवाज येतोय कान
हा थोडा थोडा येतोया थोडा अडकतोय थोडा येतोय हॅलो
हा मते सर्वर मुळे होतय तसं
अच्छा
ह्म्म हम्म ते तुम्ही न्यूज बघितला काओ नीटच्या मुलांची विद्यार्थ्यांची
कोणती ग
नीट च्या विद्यार्थ्यांची. ते सगळं हा. हा हा
हो पाहते.
म
हॅलो
लो
हॅलो
ह?
हॅलो आवाज येतोय ना. हॅलो. हॅलो आवाज येतोय ना.
हो येतोय की
हॅलो.
हॅलो.
बोल की.
तेच ह ते न्यूज मग मला बघून म्हंटलं काही वेगळच वाट.
हा ते अजून चालू आहेना. त्याच्यावर काहीतरी प्रोसेस. महाराष्ट्र बंद होईल पण. तेपण आहे, दोनतीन दिवसात. तेवीस तारीख बोलतेत बंद ठेवायचं.
ह्म्म
चालूए अजून हा
काय वाटतं तुम्हाला होईल का बंद.
बंद होईल पण न्याय मिळणं शक्य नाही आहे.
खरं कसं व्हायचं ना त्या पोरांचं.
हा बत्तीस स्टुडन्ट.
बिचार वर्षभर एवढं कष्ट करायचं. आणि शेवटी हाती लागत हे असल.
तेच ना पोरांचं खूप अवघड आहे.
हम.
मोर्चे वगैरे काढून काही होणार नाही ते न्याय भेटणारच नाहीत उगच रिस्क कशाला घेता.
हम्म खरं काय करायचं एक का अशा असते सगळ्यांना, हे नाही झालं तर ते होईल. म्हणजे असतेच ना हो अशा आता आपण आपण त्यांच्यान त्यांच्या जागी असत तर आपल्याला पण वाटलंच असतं ना काही. होईल काहीतरी होईल. शेवटी त्यांचे प्रयत्न कष्ट म्हटल्यावर त्यांनी तेवढं करणार‌.
होय ते तर आहेच.
पण तुमच काय मत आहे सरकार बद्दल या.
न्याय तर भेटलाच पाहिजे ते बी जी पी वगैरे सध्या तरी आता सगळ्यांच्या डोक्यात चालल्यात.
हम्म होय एक एक जणांना असं वाटायला लागलं का म म्हणून आम्ही मत वोट्स केले.
दोन असे म्हणजे मेन मोठी लोक आहेत ना ते त्यांचा हात आहे ना. त्याांमुळ शक्यच नाही न्याय मिळणं.
हम्म शेवटी पैसा बोलतय सगळीकडे.
हा ते तर आहेच पैशाशिवाय काही होत नाही.
चा हाल आहे.
किती जरीे झाले सामान्य माणसाच्या
सध्या तरी मुश्किल झालय.
हम्म, बाकी तुम्ही जेवला की नाही?
आम्ही नाही एवढ्या लवकर जेवत.
हम्म हम.
तू जेवलीस का?
हो जेवलीये, आता जेवून जरा शतपाउली घालते.
अच्छा.
म्हणतात शतपावली म्हणजे शंभर पावलं ऍटलिस्ट जेवल्यानंतर चालावीत.
हा ते तर चाललं पाहिजे ना.
पण ते घडतच नाही चालायला. मग घरातल्या घरातच फिरते आता पावसामुळे तर कुठे जाताच येत नाही. मग घरातच फेऱ्या मारते जेवल्यानंतर. तुम्हाला जशी आहे का फेरायची वगैरा असवय?
खूप.
हम्म- हम्म. असं जाता का मॉर्निंग वॉक ला वगैरे जाता का तुम्ही?
नाही. मी प्रॅक्टिसमध्ये असते ना संध्याकाळी.
हा हा. अ
सकाळी नाही जमत. मग संध्याकाळीच वॉक करतो मी.
हम्म- हम्म. बाकी तबेत वगैरा, तुमच्या इकडे पाऊस पडतोय का?
पाऊस तसा आहे म्हणायचा.
हा -हा. येतो जातो दिवसभर आहे सुरू. पण काय थांबलेलंच नाही. लय चाललंय. हम्म. आता जरा म्हणजे बंदय म्हणायचा. नाही तर दिवसभर होता. थंडी होती त्यामुळे पावसामुळे.
होय.
पाणी पण आता पावसाळ्यात घाण येतं ना? मग तुम्ही फिल्टरच पिता की, आपलं ह्याचच नदीचच?
नदीचच.
हम्म- हम्म. मग ते काय म्हणजे असं पावसाळ ते बऱ्या जणांना सवय असते उकळायचं, थंड करायचं, आणि मग प्यायचं.
होय.
तेच चांगलं.
ते तर आहेच. चांगलं म्हणायचंच आता.
हम्म.
मग तुम्ही तसं करताय का? तसं पिताय का? हा.
हो उकळूनच पितो.
अं मी तस म्हणजे माझ्या मुलगीला देत होती. उकळायची थंड करून म द्यायची.
हा. सकाळी मॉर्निंगला उकळूनच प्यायचं.
आम्ही काय करतो? म्हणजे मी काय करते? संध्याकाळच रात्रीच झोपयच्या वेळेस कडक त्याला उकळून ठेवतोय. मग ते सकाळी नॉर्मल होते ना, मग ते पाणी ती पिते. ते कोमट पाणी कसं जात नाही ना, आणि गरमगार गरमगार असं झालं ना कि, मग परत सर्दी वगैरा होते मग तस नाही करत मग, आम्ही कसं तुरटी वगैरा फिरवतो. त्यामुळे जो काही गाळ असतो तो सगळा खालीच बसतो टिपालाच हंड्यात त्रुटीचा खूप म्हणजे चांगला असर होतया पाण्यावर हा. पण ना ती पण जास्त प्रमाणात फिरवायची नसते. तेवढीच म्हणजे मी काही हा असे दोन, तीन घेर फिरवते मी. लयीतलयी चार म्हणजे आता टिप टीपात जर फिरवायचे झाले तर पाच घेर फिरवते. हांड्यात फिरवायचे झाले तर, दोन तीन घरच फिरवते.
अच्छा.
हम्.
तुझं गाव कोणतं?
मी इकडची इचलकरंजीचीच आहे.
अच्छा.
आमचं मूळ गाव गारगोटीच्या हिकडे. मरूकटे म्हणून हाय, पण अ माझं बालपण, माझ्या वडिलांचं पण बालपण इकडेच म्हणजे माझे आजोबा कामासाठी म्हणून इकडे आले ना, शेती सोडून गावातली ते आम्ही इकडेच राहतो. नाहीतर आमचा प्रॉपर गाव अ मुरुकटे म्हणजे गारगोटी, पाली वगैरे आहे ना ते भुदरगड तिकडे हाय तेे.
पाली म्हणजे ते इकडचं ना? खंडोबाच्या इकडचं.
नाही नाही ते पाली नाही पाल पाली अ गारगोटी माहित हाय का गारगोटी ते तिकडे एक हाय पाल म्हणून गाव.
अच्छा.
हा आता तर भुदरगड फेमस झालय म्हणजे आता आणि त्याला छान म्हणजे तिथे बोटिंग वगैरा केल्यात, पहिला काही नव्हतं, फक्त एक तलाव होता आसं. आता तिथे बोटिंग वगैरे केलेत. परत भूदरगड वर एक शूटिंग झालंय की, एका गाण्याच आ ते न कायतरी गुरुजीचा म्हातारा दत्ता खूलं पा आसं काय तर, ते गाणं पुन्हा हा ते ते सगळं शूटिंग भूदरगडावरच हाय.
हा का?
हो. म आसं कधी तर, जायला भारी वाटतं. आता पावसाळ्यात पण जायला म
बघायला हा छान वाटेल ना, आता फिरलं पाहिजेत. तुमच्या सारख्या लोकांची
ओ जायचं म्हणताय आम्ही. पण आ जरासं मला सुट्टी भेटत नाही ना, ऑफिसला वगेरा म तरी पण, दोन दिवस सुट्टी काढून जाणार हाय मी. पण नक्की जाणार हाय. मला पावसाळा इतका आवडतो. पावसात भिजायला आवडतं. आणि वेगवेगळ्या आसं ठिकाणी, निसर्गरम्य ठिकाणी फिरायला आवडतं.
होय, मला पण आवडत खूप फिरायला.
जरा म्हणजे आसं स्ट्रेस फ्री होतय ना माणूस, एक जरी दिवस गेलं तरी. आसल, सगळं माइंड फ्रेश होऊनच येतोय आपण.
हो ले.
त्यामुळं भारी वाटतं, जायला पाहिजे. कधीतरी रिलॅक्स होतो, आपण सगळ्या रोज... त्या टेन्शन मधून आणि आयुष्य काय पुन्हा नाही ना. हे एकदाच आहे. त्यामुळे सगळं एन्जॉय करूनच जायचं.
होय... फिरा... फिरा...
हूं... हूं.. तुम्ही पण खूप फिरला असाल?
आता... बघू फिरायचं आणि
हुं... हूं मग, आता कुठे गेला होता. कि नाही फिरायला?
आता... गेलेलो फिरायला.
हूं... हूं... कुणीकडे?
कोकणात.
हो... हो... अच्छा. मला पण आवडतं. कोकण माझं फेवराईट. प्लेस आहे. कोकण सोडून मला इतर कुठे पण नेलं. तर माझं कोकणच फेवरेट राहील. ऑले.. म्हणजे कायम. हा... चालेल करते. मी तुम्हांला. हा.. परत हा... हा